हॅलो.
हॅलो. हा येतोय आवाज?
तयावर
हो हो. येतोय येतोय.
का येतोय. हा हा.
अं आजकालचा जो आ आहार आहे- हॅलो. आवाज येतोय मला तुमचा. हा तर आजकालचा जो- सर्वांचाच म्हणजे लहान मुल असो किंवा मोठे असो. त्यांचा आहार आणि त्याचे जे काही- दुष्परिणामये तर त्यावर बोलू आपण. ह जस आप - आपला आहार असेल, तसच आपलं आरोग्य राहील बरोबर ना?
हम्म हो.
आपण शरीराला जस अन्न देतो किंवा त्या शरीराला जस अन्न मिळत जात तसं - तसं ते शरीर घडत जात आपलं. आणि मग चांगलं जर आपल्याला आरोग्य हवं असेल तर मग आपला आहार पण तेवढा- चांगला असण फार गरजेचं आहे.
हो बरोबर आहे. मी -
पूर्वीच्या काळी काय असायचं? घरात ज्वारी- बाजरी असेल किंवा नागली असेल- त्याच्या सगळ्या प्रकारच्या भाकरी करून खाल्ल्या जायच्या. सगळ्या प्रकारचे कडधान्य, डाळी, भाज्या- हिरव्या पालेभाज्या वगैरे सगळं. हे सगळं खाल्लं जायचं. आणि तेवढे तसं पाहायला गेलं- शारीरिक श्रमही असायचे.
हो.
आणि त्यामुळे मग? आजारांचं प्रमाण हे तेवढंच कमी होतं.
हो. आजकाल कस आहे म्हणजे प्रत्येकासाठी सगळ्यात अमूल्य असा टाईम झालाय तर, - वे अभावी म्हणा. किंवा अ प्रत्येक गोष्ट इझिली अवेलेबल होते. बरेचसे प्लॅटफॉर्म आहे घरापर्यंत पुढे आणून देणारे त्यामुळे- सध्या बरेच जण ऑर्डर करणं बाहेर खाणं- मैद्याच खाण इव्हन घरातहि वेळेला मॅगी बनूयात असे पार्थ जे खाल्ल्या जात आणि त्याचा म्हणजे अ गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होतो सध्या तेल किंवा साखर हो बाकी ते च फास्ट फूड नाही तर भयानक परिणाम होतात हार्ट पेशंट किती वाढतात सध्या ऑइल वगैरे
म्हणजे खूप लहान मुलं तर लहान मु ते पॅकेट बंद पदार्थ खातात कोड्रिंस चिप्स पिझ्झा बर्गर नूडल्स या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप खातनाता आजकाल दिसतात म्हणज ते खर तर नाही दिलं पाहिजे त्याच्याने चौ खूप चांगली मिळते पण त्यात पोषक तत्व खूप कमी असतात किंवा नसतात पण
हो
आणि बरेच जण काय करतात सकाळी घई असते म्हणून नाश्ता टाळतात किंवा करतच नाहीत आणि अ जेवणही वेळेवर करत नाही किंवा कधी कधी मग घाई असते बाहेरचच खाल्लं जात मग याच्यामुळे काय शरीरावर तसे परिणाम होतात त्यांना पाहिजे तसे पोषक घटकच मिळत नाहीत
हो आणि जे मिळतात ते हानिकारक मिळता अस आहे ना अ कि काहीतरी बाहेरच किंवा म्हणजे गोड काही जास्त प्रमाणात खाण्यात येत त्याने गोडने पण भ भयानक परिणाम आप शरीरावर होतात म्हणजे आजी वगैरे सांगतात की तेव्हा एवढ गोड इझिली अव्हेलेबल होत नव्हत तेव्हा तेल पण एवढं जेवढं आता आपण युज करतो तेवढे आणत नव्हते घरी किवा वाप प्रत्न होते प्लस त्या काळी पूर्वीची कामही एकदम कसदार होती ना म्हणजे शारीरिक श्रम जे होते ते खूप होते तर ते आहार म्हणजे त्यांचा तो डायजेस्ट होऊन जायचा आता एक तर बरेच जण नान टू फाई जॉब करतात त्यात शारीरिक श्रम काही नसतात मग ते शरीराला अ आहार पण तो अ म्हणतो ना मैद्याचे पदार्थ वगैरे तर ते तसेच शरीरामध्ये त्याची बेसिकली सा साठवण केली जाते ते मग प्रत्येकाच बऱ्याच जणांचे असं पोट वगैरे वाढणार तब्येत वाढणार
तीस आणि कसं आहे आहार जो आपण घेतो त्याच्यावर पाणी पण पिणं फार महत्त्वाचं आहे. आणि अनेक लोक काय करतात दिवसभर काम असल्यामुळे ते खाणपिण पण व्यवस्थित नाही पाणी कमी पिलं जातं किंवा पितही नाही मग त्याच्या ऐवजी मग काय ते प्रेफर करतात थंड पेय पिता म्हणजे कोल्ड्रिंक्स पितात आणि मग त्याच्यामुळे त्यांना ते चांगलं वाटतं तेवढ्या पुुरत पण प त्यांना हे लक्षात येत नाही का त्याच आपलं शरीर खूप म्हणजे हम्म विप रीत परिणाम होईल म्हणजे चांगला आहार पण नाही मिळत आणि पाणी पण मिळत नाही त्यामुळे मग अ त्यात व्यायाम करायला पण वेळ नाही
हो आणि त्यात आहार आहारासोबत व्यसन हि लोकं एवढी करतायेत की म्हणजे त्याच्या शरण म्हणजे परिणाम वाईटच आहे प्लस आयु अ.. इन्स्टंट अर्निंगच्या नादात भेसळ हे ते हे प्रकार जे चालले त्याचे अजून दुष्परिणाम
ते जे इन्स्टंट मिळत ना! खरं त ते बंदच व्हायला पाहिजे खरं त जे इन्स्टंटवालंए.
हो.
आता तर म्हणजे खूप गरजेचं ए. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याबाबत म्हणजे खरंच जागरूक होणं फार काळाची गरज ए म्हणजे पैशाने आपण सर्व विकत घेऊ शकतो पण आरोग्य आपण कधीच विकत घ्यूऊ शकत नाही.
हम्म!
त्यामुळे आरोग्य नावाची जी संपत्ती ए ना, ती खरंच आपण जपली पाहिजे.
हो.
आणि म बाहेरच जंक फूडपेक्षा म्हणजे घरचं पौष्टिक अन्नाला नेहमी प्राधान्य दिलं पाहिजे. हे जे पण काय आजकाल लहान मुलं पण ऐकत नाही आणि मोठ्यांनाच मेन म्हणजे लागत असतं, त्याच्यामुळे मग ते लहानांना पण काही बोलू शकत न त्यांनाही त्याच स त्या जे मोठे करतात ते
हो त्यांच बघूनच ते शिकत असता आणि आपणच ज म्हणजे जर अ बाहेर जर खात असला तर ओब्वियस ए आपल्या सोबत लहान मुलं असेल तर ते त्यांनाही तीच सवय लागणार, त्यांनाही ते पिझ्झा बर्गरच आवडणार. आपली घरची प पिठलं भाकरी ते नाकारणारच स
ना का ना म्हणजे खरं तर त्याला खूप ऑप्शन एत आप पण घरी त्यांना देऊ शकतो, जस की थालीपीठ असेल दश हे असतील, ह्या सगळ्या गोष्टी किंवा पुलाव असेल कि ज्याच्यामध्ये सगळे खूप साऱ्या व्हेजिटेबल्स टाकून आपण ते सगळं करू शकतो.
हम्म! आणि शरीराला हा ते हो नाई आणि म्हणजे अयोग्य ए तेच खाल्लं जातं. त बऱ्याच प्रमाणात तसं बघायला गेलं तर आपल्या संस्कृतीत म्हणजे आहार सुद्धा खूप छान पहिल्या पासनं नई का बनवलाय की जर जानेवरीत महिना लागला थंडीचा त त्या काळात शरीराला तीळ गरजेचे अस ते त तिळ खाल्ली पाहिजे, असं तर ते आपले सणवार सुद्धा हे होत्यांत तर डिपेंडए जसं आपण जानेवारी मध्ये तिळगुळ वाट तो वेगरे अ... थंडीमधे भाकरी चांगली असते शरीराला किंवा अशा गोष्टी पाहिल्यापासनं पूर्वजांनी इतक्या छान ठरवून दिलेल्याएत पण त्या फॉलो नाही केल्या जात आणि आसं काहीतरी बाहेर किंवा ऑर्डर्स या
आपले सगळे जेवढे काही सणवार आहेत ते सगळ्या सणवाराला जे ते आपल्याला म्हणजे खाल्लं पिल्लं गेलं पाहिजे ना ते आता होतच नाही खरं तर े जे त्या मग मागे खर तर शास् य कारण आएत म्हणून त्या गोष्टी तेव्हा त्या खाल्ल्या गेल्या पाहिजे. पण आता कसं झालंय ना! सगळ्या गोष्टींना बाराही महिने मिळतात, त्याच्यामुळे त्या गोष्टीचं महत्त्वच राहिलं नाही. त पूर्वी आपण म्हणजे लहान असताना आपल्याला सगळे फळं कशे त्या त्या सीझनमध्येच बघायला मिळायचे. पण आता कोणतंही फळ घ्या, तुम्हाला बाराही महिने ते उपलब्ध असतं.
हो.
आता ते ड्रॅगन.. ड्रॅगन फ्रूट झालं, लिची झालं
हो. तर ऍक्चुली हा असे बरेच बरेच फळ आहे कि ते पूर्ण बाराही महिने पण ते पण हनि हानिकारकच म्हणता येईल. कारण की बरेचसे जे फळे आहे. ते प्रिझर्व केलेले असतात. किंवा कुठं तरी एखाद्या कोल्ड स्टोरेजमध्ये काहीतरी केमिकल लावून जेणेकरून ते खराब होऊ नये म्हणून ठेवले असतात. तर ते सीजनेबल फळ जे असतात, तेच माझ्या मते खायला पाहिजे.
खायला पाहिजे. आणि खर तर ही फळ आपण आपल्या लहानपणी कधी हेड ड्रॅगन फ्रूट वगैरे लिची किंवा किवी वगैरे पण हे लहानपणी कधी ऐकले पण नव्हते. म्हणजे
हो
तर ते म्हणजे आता खर तर असं आयुर्वेदात म्हटलंय किं बवा जिथे माणसाचा जन्म होतो. किंवा लहानापासून मोठ्यापर्य तो वाढतो. जिथ तर त्याच्या आजूबाजूला म्हणजे पन्नास किलोमीटरच्या अंतरावर जे काही पिकलं जातना खर तर त्याने तेच खायला
तेच खायला पाहिजे. तेच. ह
आयुर्वेदात सांगितले आहे. पण मग आपण आपल्या वेळेस नाही मिळालं ना मुलांना द्या अस. किंवा याच्याकडे हे आहे,, आपल्या मुलाकडे नाहीय, मग द्या त्यांला. असं सगळं काही असतं सगळीकडे.
हम्म
आणि मग त्या नादामध्ये काय होतं. पौष्टिक आहार तर बाजूलाच राहून जातो.
हा हा
किंवा जी पोषण तत्व त्यांना मिळाली पाहिजे. ती त्यांना मिळतच नाही. फक्त पोट भरत जातय, पोट भरत जातय, पण त्यांना जे पाहिजे शरीराला जे आवश्यक आहे ते त्यांना मिळतच नाही.
हम्म अजून एक साखर प्रत्येक बऱ्याच पदार्थ साखर वापली वापरली जाते. आणि त्याने काय होत आपली इंडिया कॅपिटल बनलेली आहे. डायबिटीज ते पुन्हा जगभरात जास्त शुगरचे पेशंट इंडियामध्ये आहेत.
आणि प्रत्येक घरामध्ये ना, असे एक घर नसेल की ज्या घरामध्ये नाहीय पेशंट. शुगरच म्हणा काय आणि जस पहिले सर्दी खोकला जस आपण म्हणतो ना की आलाय बघ, सहज आता तस कॅन्सरच झालेलं आहे.
हो. प्रत्येक घरात कोण ना कोण पेशंट, कुणाला तरी गोळ्या
म्हणजे असं, हो असच झालंय खरच ना. म्हणजे असं एकही घर न काय यांच्या घरी गोळ्या औषध खाणार एखादी व्यक्ती नाहीये बा कोणी आहेच कूणी ना कूणी तरी.
ठीक आहे ताई, छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक यू. बाय बाय बाय.